तय. बोल ना, सारतक मम्मीला फोन कर, हॅलो.
हा हा, प्रियांकच बोलतय अगं बोलना.
कशी तू?
मी मस्त मजेत!
काय तुझं काम वगैरे कसं चाललंय काय?
काही नाही चालूय आपल्याच दररोजच.
सध्या काय मग, कामात आहे की? कशी घरी?
नाही बाई सुरेय सध्या म्हणजे पण असं बोर झाले का तेठला क. तेच तेच तेच कामा जा घरी या पुन्हा घरातजेला आवरा पुन्हा कामाला जा.
नाशिकलाच आहे ना तू?
हो.
नाशिकला कुठे राहते?
मी इकडेच येेल, रोडला नाशिक रोड ला.
अच्छा! मग तू, हम्म.
हम्म.
रविवारी कशी फ्री आहे का तू?
हा फ्रीच आहे, का ग?
जर आपण काही ट्रेकिंगच वगैरे प्लॅन केला असता.
अरे वा ओळच चांगलं ना, मी पण यायला तयार आहे पण कोण कोण ये?
ह हा. आता ते आपलं फ्रेंड फ्रेंडस चालू आहे अजून कॉलेजच्याच फ्रेंड्सच. म्हंटलं तुला पण विचारून बघू.
आता चालेल ना मी पण तयार यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये तू खरं. अ मी वाटलं असत कसं जायचं.
आपल्या दोन तीन हा मैत्रिणी आहे तर आहे सगळ्यां. कड गाडी आहे तर मग आपण दोन दोन जणी जाऊ शकतो गाडीवर.
हम्म.
मग गाडीवरच जाऊ.
गाड्यातच का नाही तो मग डायरेक्टली मि बस केली असते म्हणजे कसा. मज्या पण येते छोटी एक लहान ट्रीप पण होऊन जाते.
नाही अगं, गाडी आहे आणि गाडी राहिल्या. कसं अजून बी कुठं जायचं ठरलं वेळेवर तर जाता येत.
होना ग पण कसं गाडी असल हो तर मग कसं पण नाही करं माघं राहिलं, पुढं राहिलं गाडी स्लीप झाली हे झालं ते प्रॉब्लेम आपल्याला राहणार नाही असा
सगळ्यांच तर म्हणणं होत की गाडीवरच जाऊ आप पण आहे प्रत्येकाकड बाईक मग व्यवस्थ जव हवा वाटलास तर थोडंसं लवकर निघू आणि मग काय नाही
चालेल ना ठीक आहे ना आणि मग बाकी काय, काय ठरवायचं मला सांगतस
ह थोडं फिरता येतताव
हो ते तर आहेच ग बरं झालं तू राईट टाइमवर फोन केला असे मी बोर झा म्हणलं चला आता मस
चालल होत जायचं जायचं सर्वे घरीच आप
हम, हम
ता पाऊस पण चालू आहे मग वातावरण पण छान होतं आणि कुठं जाणं त आस होत नाही ट्रेकिंगला कसं काही वाटत नाही थोडं ओलट पण झालं तर
हे नाई काही वाटत नाही उलट मस्त
सगळे राहिलं तर काही नाही मग अजून मजा येत ते काय वाटलं तर वरती मग आपण बघूया म्हंटलं सगळ्यांचं ठरूया सगळे बोलले जायचं तर मग तिकड वरती आपण थोडस छोटस खायपुरतं घेन जाऊया मग वाट लच काही तर बनवता येईल वरती आपल्याला
अग पाऊस पाणी राइल ना येईल बनवता
हो बनवतेत अग छोट्या अशा गॅस वगैरे असतात मग काही, नाही असत मस्त मॅगी वगैरे यती बनवता मस्त अस
आरे वा म ठीक आहे ना चालेल ना
आणि अजून पण काही आपण हे करू सोबत तर तसं सगळं घेऊनच जाऊ रेनकोट वगैरे अजून काय शूज वगैरेच घालायचेत
चालेल
आणि आपल्या ट्रेकिंग सूट असेल तर तो
चालेल ना काय बरं नाही जाऊ आपण मग काही सुध कि किती वाजता निघयच तरी रविवारी
आपण ना सहा, सातला निघूया म्हणजे कसं आप सहा, सात ला
सहा, सात लग ठीक आहे ना चालेल ना काहीच हरकत नाही म आधी चिप्स बनवणार ते आणून ठेवते आणि म्हणजे बद चौदशी आवला का निघता येईल आपल्याला लगेच मग आपण दोघी सोबतच जायचं का तू कुठे राहते?
मी इकडे जेल रोडलाच राहती ना
ह का मंग माझी गाडी कस आहे
नाही आप कॉल केला कता तुझा म् छान मग आपण गाडीवरच जाऊ तशी माझी पण गाडी आहे
हम्म, हम्म जरा कोण, कोण आहे तरी सोबत
तरी ना सहा, सात जणी तिला दुधपूश द्यायला लावल्या न मग आपण जाऊया
ठीक आहे ना चालेल ना का जाऊया म मस्त पैकी सासातला निघू छान रे की अ काय मॅगीचे पुढ घ्याव लागतील का मसले भातासाठी तांदूळ काय घेऊ
नाही नाही एवढं नाही मॅगी वगैरेच
हा ठीके मग मी वटाण्याचं पॅकेट घेते सोबत. ग्रुप ऐक ना तुन जेवढे कोणी असतील ना त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप बनव. मग त्या ग्रुप वरती आपण कसं म्हणजे चॅटिंग करत मग कोण काय काय आणणार आहे. काही काही नाही मग सगळं व्यवस्थित प्रॉपर मॅनेजमेंट करता येईल आपल्याला.
हा सगळं ठरू म आपण तेच म्हंटलं पहिले एककाला विचारून की कोण येतं कोण नाही येत.
नाही बा मी तर कन्फर्म आहे.
हम्म म्मीला सर पिशक द्यायचं आहे का? ते मुलगी आली पाार ब पश झा ना का? शिे शिंदे शिंदेना पाच झो पिशव द्याची सत. बाकी काय चाललय तुझं?
बाकी काही नाही का जॉबला जाते तेवढंच आणि घरातल्या आव स्वर.
मी तर घरीच मी तर घरीच आहे सध्या.
आज जायचं होतं पारायणाला पण गेल राहून. जाण जाण नाही.
तू जाणार होती ना.
अगर जायचं होतं सकाळी सांगली पाचशे पेर लावली पं. कंटा केलं नंतर रात्री झोपच निघत तोंडाल ततकं दुखत होतं. डेंर हो ना होन पारा आहे नवता अगं.
किती वाजता सकाळी सात वाजता का आठ वाजता असत.
साडेआतलं होत. म फोन आला पण कसला का नाही हा नाही हा. मग गेलच नाही मग शेवटी घरीच वाचून घेतला हा सेकंड रविवारी.
दुसरा रविवारी का मग आता पुढच्या वेळेस नाही ना. पुढच्या रविवारी.
नाही नाही आता पुढच्या नाही पुढच्या महिन्यातला दुसऱ्या रविवारी राहील आता.
हा हा हा.
हा.
मग जातीलल मग काय प्रॉब्लेम नाही.
मग तेच साधर. बघूह ज्यावेळेस बोलवून राह त्यावेळेस माणूस म्हण आधी एवढीच. तीन चार पारयणी झाल्या अगं न ठरवताय मी जायचे ना आता ठरवून मला जाता येऊन हिरायला.
असंच असत हे तर आमचं अचानक ठरलं अंजनेरी कस आपल्याला जवळ पण. आणि आपण जाऊ शकतो. असं मग त्याच मन. एवढं काय हे नाही चणायला.
अगं अनिल कसं फ्रेंड सर्कल सगळे असल्या का मजा पण येते ना ग आणखी.
हा तसं ब्रह्मगिरी पण होत पण मग ते थोडस चढायला हे ना. आणि तिथं माकडं पण खूप असतं अगं. खूप त्रास देत ते नाही. तिकडे एवढे नाही राहत माकं थोडंफार तर असतात पण इतके नाही राहत.
मग कसग हो ते मारणं त्याचीच खरी भीती वाटते ग. त्यांच्या व पुढे न खायचे पदार्थच काढावे लागणार नाही असं म्हण.
रता आगं त्याच्यामुळे एखादी काठी वगैरे नसोबत ठेवायची शक्यतो.
हा म्हणजे फसा ना राहूनच देऊ तेच तर राहूनच देऊ डायरेक्टली काठी सोबतच. हो चालेल ना शूधच आहे ना माझ मग शूज घालून घे शूज.
चल तर ते घालून घेतलं तरी चालेल मग कसं ओरलं काही नाही आवडत नाही ओरलं व्हायला.
हा नाही तसं काही अगोपण दिस संभवायच पण नाही लवतो ग मग पुन्हा. एक तर बॅगमध्ये घालावत जड होतं त्यापेक्षा ते एक दिवस भिजला क ते परत ते तरी चांगलं राहील.
मी ते तर आहेच बॅग नंतर खूप जड होऊन जाते अगं म असं नक
हा ना. नको ना कॉटन हे सांभाळवं क ते सांभाळवं क हे करावं का ते करावं असं होतं.
हम्म चष्मा वगैरे असेल तर चष्मा पण घे सोबत.
हा चालेल ना. आणि तिथे चेंजिंगला काही नाही ना प्रवास आहे का तिथे चेंजिंगला काही?
चेंजिंग ला तर तसं काही नाही मग आपल्यालाच बघावं लागे पण मग काय नाही सगळे म्हणे उरलं. झालं तर काही नाही आपण
नाही का म कसं घरी येतांना घरी आपण जेवायला खावायला कुठे गेलो तर किंवा दुसरा स्पॉटला जायचं ठरलं समजा आपला वेळेवरती त्र्यंबकेश्वरला म्हणा इकडे म्हणा म ते कसं ओलावलं जाणार चांगलं नाही वाटणार ना गं. मग डिक्की मध्ये एखादा ड्रेस ठेवता येईल एक्स्ट्राचा हा. आणि त्या दिवशी मला ठरवू आपण कसं करायचं काही नाही.
हा तसं तयारीतच राह सकाळी म्हणजे कसं जर बरी काय झालं तर मग
पण सगळ्यात जास्त तू काय कर पहिले माहिती का पहिले व्हॉट्सअप ग्रुप बनव आणि ना असे मेंबर्स घे त्याच्यामध्ये कि ते जास्त जास्त पण बुदी नको घेऊ कारण की म कसं पुन्हा कोण कुठे राहिलं कोण काही फोटोस काढत टाइमपास केला कोणाचे काही चिडचिड करण्यातच टाइम तच गेला असं नको घेऊ.
नाही नाही . असं कोणाचं काही नाही जास्त त्याच्यामुळे . आणि चिडच वगैरे नाही आहे त्याच्यामुळे काय अडचण नाय. जास्त नाही आपण किती आठ ते आठ जणी आहे फक्त त्या काही नाही इथं नाशिक मधल्याच आहे कुठल्या बाहेरच नाहीय. त्याच्यामुळे त्यांचा खूप दिवसाचच चाललो होता अंजनेरी ला जायचं अंजनेरी ला जायचंय
हम्म हम्म नी बरगल
या मग तुला विचारलं म्हटलं चला हिला पण विचारू ही पण कशी घरीच तेवढच सगळ्यांचा भेट ना पण होऊ जातं निमित्त.
हा मग एक गेट टुगेदर पण होऊन जातो मस्त पैकी.
असं पण घरीच असं निमित्तानेच होतं नाही तर कुठं भेटणं होतं किती पण ठरवलं तरी ये होत नाही.
कितीतरी हे होऊन जाते चालेल. नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही तू आता मस् तु एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनव म्हणजे मंग ना त्याच्यावर आणखी प्रॉपर मॅनेजमेंट करता येईल आपल्याला.
हा तुला अजून काय आयडिया असेल तर ते पण तू टाक मग. कुठं जायला आहे तिथून पुढे काही स्पॉट असेल किंवा म तुझ्या अजून डोक्यात काय असेल
ड्रमं गिरेचस खाली इथं ना खूप छान आहे फोटो सेक्शन साठी मी त्याचं नाव विचारते माझी फ्रेंड गेलीती ना. तिला विचारते आन तुला सांगते मी तर सागवतीच होतो खूप छान आहे.
चल वगैरे काय ते पण विचार.
हो हो चालेल मग ठेवू?
हम्म चालेल चालेल.
हा तू फोन कर मला लगेच पुन्हा.
हम.